हम्म येतोय घ्या कॉल तुम्हाला.
सय की ह मला वाटलं काही येतच नाही हा.
मला काय वाटलं ते पाऊस लागला त्यामुळे मी काय केलंत इंटरनेट कनेक्शन बंद केलत. आणि आल्यानंतर मग ते कॉल करताना मेसेज म्हणजे कॉल होत नाही अस मेसेज दाखवला.
हम हम.
म मग आत्ता लक्षात आलं इंटरनेट कनेक्शन तपासा म्हण मेसेज आल्या नंतर मग कॉल केला. ते बाळ काय एवढं दमायलय तुमचं े
आणि घेतलं की, कधी आला बा मुलांना घेऊन कधी आला,
आता ते झाले मग पाऊस लागला होता ना मध्येच,
होय का हा होय होय भिजला स काय
होय जरा भिजली.
हा अच्छा
हम्म ते काही कंटिन्यू पण नाही ना थांबून थांबून पडतंय त्यामुळे काही समजत नाही मग थांबायचं तर किती वेळ मग अगोदर मुलं शाळेत दिवसभर बसून कंटाळलेली असतात, मग आणखी परत घरी चला, घरी चला दंगा करतात. हम्
मग चहा पाणी? चहा पाणी आत्ता करण माझं पण आत्ताच कराय चं बघा चहा पाणी
हम्म बाळाला तुमच्या सर्व खायला घालताय की नाही?
तंय कि
शिजवलेलं ताज अन्न
होय होय घरी शिजवलेच शिजवलेलं ताज अन्न
हा त्याला पण जरा जरा आता एक वर्ष पूर्ण झालंय ना जरा हाताने खाऊ द्यायचं त्याला, म्हणजे हातात काहीतरी अस म्हणजे त्याला खाता येईल अस मऊ वगैरे हम्म काय तर द्यायचं. फक्त बाहेरचे पदार्थ काय खायला देत जाऊ नका कारण कसं असतं ते पॅकेट जास्त दिवसांपूर्वी पॅक किंग वगैरे केलेले असतात. हं ते कस लहान मुलांना हानी कारकचं असतात, म्हणजे सगळ्यांसाठीचं असतात ते त्यापेक्षा घरी ताज अन्न शि शिजवून, बनवून खाल्लेलं चांगलं.
होय
ज्या घरी काय पण बनवून बाळाला घालायचं म्हणजे कधी गोड शिरा किंवा कधी खा उपीट किंवा असं म्हणजे खारट बनवायचं त्याच्यासाठी
हम्म हम्म
खीर वगैरे अस तर वेगवेगळे पदार्थ आपणचं जर चवीनुसार वेगवेगळे पदार्थ बनवून घातले ना मग त्यांना पण तोंडाला वेगळी चव येते. त्यामुळे ते पण खातात आणि कसं वजन वाढीला पण चांगलं असते ते हा. बाहेरचं होतंय कस त्यांना तीच चव लागली की नाही मग ते सारखी बाहेरचं मागतात मग त्यांचा कल ते बाहेरच्या खाना खाण्याकडे ओढावतोय. हम्म म्हणून बाहेरचं जरा जरा नाही अजिबातचं द्यायचं नाही.
करायच. द्यायचचं नाही म्हंटलं नाही काय तुम्ही
होय नाही बाई आमचे पण अस मुलं जास्त बाहेरच खाण वगैरे मागत नाहीत पण घरी सारखं काहीतर करावं लागतं. घरच्या घरी बनवायला काही हरकत नाही.
हम्म तुम्ही घरी बनवता घरी बनवता नाही सारखे की त्यामुळे ते मागत नसतील काही
हा मागत नाहीत नाही आता त्यांना ते बाहेरचं आवडत पण नाही
हा हा सवय झाल्या घरच्या
होय. कसं आहे आम्ही आठवड्यातून एकदा तरी ते आंबोळी इडली किंवा ते उत्तापे वगैरे असं बनवावंच लागतं, हं हम्म म्हणजे ते पण त्यांना आवडतंय ना
हम्म त्यामुळं आणि ते कसं असतंय एकदा त जर ते आपण भिजवलं की नाय त्या एकाच अब पिठापासून आपल्याला ते तिन्ही पदार्थ बनवता येतात.
होय का हा हा
ते व्यवस्थित भिजलं, व्यवस्थित फुगलं क नाई मग त्याज
चांगलं बनतय होय मी ही बनवतो घरात अबोली ते तुम्ही त्यात काय घालता?
अ कस आम्ही मिर्च क्वांटिटीनुसार म्हणजे एक किलो तांदूळ असला कणी त्याचा चौथा भाग म्हणजे पावभाग उडीट डाळ आणि त्यात थोडीशी हरभरा डाळा मिक्स करायची.
हा
आणि मग हे तांदूळ चांगलं स्वच्छ पाण्याने धुऊून घ्यायचं. दोन -तीन वेळा जोपर्यंत ट्रान्सपरंट दिसत नाही तोपर्यंत धुन घ्यायचं ते आणि ते उडीद, चणा डाळ आणि उडी डाळ ते उडीद आणि हरभरीचे डाळ एकत्र अ एकदा एकाच पाण्यानं स्वच्छ भिजवून ठेवायचे आणि थोडेसे पोहे पण त्याच प्रमाणात पोहे कधी ज्यावेळी आपण ते सकाळी भिज समजा सात आठ घंटे आपण ते भिजवलं ना.. त्यानंतर मिक्सरला लावण्यासाठी ज्यावेळी तयारी करतो त्यावेळी पोहे पण एक किलोचा चौथा भाग म्हणजे पाव किलो... पाव किलोपेक्षा पण कमीच घालायची भिजत. हा आणि ते पोहे भिजवून त्यातून पण पाणी काढायचं. आणि हा डाळीमधलं सगळं पाणी जेवढी डाळीसाठी आपण जे पाणी वापरतोय ना भिजवायला. ते पाणी वापरायचं. आपण जे हे बनवतोय क नय बॅटर बनवतोय ना त्यावेळी ते हा त्यासाठी ते पाणी वापरायचं. परंतु तांदळातलं पाणी घ्यायचं नाही. तांदळामध्ये कधी कधी मेथी दाणे पण थोडेसे टाकायचे. चमचाभर
होय होय हा
त्यामुळे कस होते. मग रात्री हे सगळं मिक्सचर बॅटर बनवून कणी ते एक जीव करायचं चमचाने हलवून आणि झाकून ठेवायच रात्री म्हणजे जरा लवकरच करायचं. म्हणजे सकाळी करूपर्यंत जास्त वेळ भेटतोय आणि ते असं खूप फुगायला वगैरे चांगली मदत होते.
हा हा
त्यानंतर ते घट्ट असल्यामुळे कणी त्याचे दावणगिरी तर उत्तम खूप छान होतात.
दावणगिरी लोणी डोसा
हो हो लोणी डोसा
छान वाटतेय ते पण
एकदम छान लागतात. आमच्यात कस प्रत्येकाला वेगवेगळ काहीतर लागतं त्यामुळे त्या
हा बनवायच आणि त्या एका हच्यातच खूप पदार्थ पदार्थ होतात नाही. बघा ना आप्पे होत्यात. आंबोळी होते. उतापा होतो. इडल्या होत्यात.
दावणगिरी हो
हम्म दावणगिरी लोणी डोसा होतोय. त्या एकाच ह्याच्यात किती काय काय अनेक अनेक
पदार्थ बनवता येतात. आणि कस ते जास्त तेलात वगैरे नसतात ना... त्यामुळे मुलांना खायला पण चांगलेच आहेत.
चांगले होय पौष्टिक पण आहे. होय
इडलीमध्ये जास्त कॅलरीज असतात. त्यामुळे मुलांना रोज जरी दोन इडली खायला दिले तरी
चालत हा हा... त्यामध्ये सोडा तेन घालत नाही का तुम्ही?
हा म्हणजे कसं आहे. अ उन्हाळ्याचे दिवस असले की त्याला सोड्यायची गरज पडत नाही. पण असं पावसाळा वगैरे असला तर थोडस गरम पाणी नाही तर मग रात्री बॅटर तयार केल्यानंतर थोडासा अगदी चिमटभर सोडा घालून कनी ते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा. आणि मग झाकून ठेवायचं सकाळपर्यंत ते बरोबर फुगतय. हा आणि चांगलं आणि त्यात ज्यावेेळी सकाळी फुघत आहे ना त्यात, त्यावेळी अजिबात पाणी घालायचं नाही.
हा नाही ह्याला घालायचं नाही ना आपण इडलीला घालायचं नाही हा इडली करताना.
नाही नाही ते हा जसं इडलीला आपण ठेवतो की नाही तस थिकच ठेवायचं कारण ते, असे एकदम मऊ लुशलुशीत आंबोळ्या आणि डोसे तयार होतात त्यापासून त्यात पाणी अजिबातच घालायच नाही सकाळी एकदा म्हणजे रात्री कन्सिस्टन्सी आपल्याला कशी पाहिजे. तशी ती एकदाच करून घ्यायची जास्त पातळ पण नाही.
खुसखुशीत होत नाहीत ते, कुरकुरीत खातो बघा आपण बाहेरच त्यात पाणी घातल्यावरच पेपर डोसा त्यात पाणी घातल्यावरच होतं ना पा
नाही-नाही कस असते ते पीठ असं म्हणजे जास्त फुगल्यामुळ का नाही. ते थोडंस ओतून जर तुम्ही वाटी दाबून असं पसरवले. तर अगदी कडक आणि खायला अतिशय चविष्ट असे डोसे तयार होतात म्हणजे पेपर डोसे
पेपर डोसा हा-हा-हा
ह् त्या म्हणजे ते कडक पण मऊ पण किंवा दावणगिरी म्हण जाड पण कस पण करू शकते.
होय का हा-हा आणि चटणी कशी करता मग त्याची
तर खोबऱ्याची चटणी आवडते.
हा-हा
म्हजे बटाटे भाजी नसली तरी चालते हे खोबरे हा चटणी पाहिजे. म्हणजे खोबंर अस हे ओल नारळ असत ना त्यापासून बनवते. ते खिसून नाही तर हे बारीक करून नाही मिक्सरला लावायचं त्यामध्ये, थोडे लसूण मिरची, जरा पुदिन्याची पान टाकायची हम्म आणि जरा हरभरी हे चनाडाळ जरा एक मोठीवर त्यात थोडस टाकायचं आणि ते मिक्सरला लावून त्यात थोडस मीठ आणि साखर घालायचं फक्त वरण तडका मारायचा. त्याला असं असेच शिजवायचे वगैरे नाही आणि नाही जरी तडका मारला अशी जरी सर्व केले. तरी चांगली लागते ती हम्
माझी बनवण्याची पद्धत पूर्णपणे वेगळीच आहे.
वेगळं आहे काय नाही-नाही म्हणजे ज्यांना त्यांना कस सवय पडलेली असते. ते त्याप्रमाणे त्याने ते बनवून खातात. हा मला कसं ही सवय म्हणजे माझ्या पद्धतीने मी बऱ्याच जणांना ही रेसिपी सांगितली ना त्याप्रमाणे करून बघितल्यानंतर त्या म्हणतात ही सोपी पण वाटते. लक्षात पण राहते आणि एका बॅटरमध्ये तीन चार पदार्थ पण होतात. त्यामुळे म म्हणजे आवडीने करतात. आमच्या बहिणीनां वगैरे मीच सांगितली ही रेसिपी आवडते.
हा-हा
त्यामुळे सारखी विचारतात आणि करतात आणि लक्षात पण राहते म्हणतात. ना त्याची हे मेजरमेंट बरोबर राहते ना,
हा-हा
प्रमाणे घेतात.
घरी काय मी आईस केक वगैरे काय बनवता.
हा येते की मला केक पण बनवता येते की,
हा-हा मैद्यापासून म्हणजे बेस, पूर्ण विकत आनून बनवत घरीच पूर्ण तयार करत.
बेस बेसाणून पण बनवते का. आणि कधी तर असं माहिद्यापासून
हा हा मी मैद्यापासून बनवण्याचा खूप प्रयत्न के
त्यामध्ये अंडी अ घालून ते फेटावं लागत व्यवस्थित आणि महिन्यापासून बनवायला जास्त आवडत नाही मला पण.
हा मी पण बेस तयारच आणते म.
हम्म तयार नाही आणयचा हे प्रेमीस मिळते कि त्याच. ह आणून त्यापासून नवाय साध मावाक पण चांगला होता.
होय होय खूप छान लागतोय तो.
हा आणि कोल्ड केक मला आवडतो.
मला पण आईसकक ना. हा आईस्क्रीम खूप छान लागत हा ते साध्या साध्या केकानं कसं तोंड धरतय ते तेलकट एकदम हे वाटतंय.
ते क्रीम नाहीेत. खास लागत खायला परंतु ही विपक्रीम छान असते खायला आडतीपण ह् माझ्या मुलगा तर लहान होत ना, त्यावेळीपासून तो ओळखतोय म्हणजे आईस केक कोणता साधा केक कोणता.
ह् ह् ह. चालतंय. ठेव का मग हा हा ठेवा.